हॅलो,
हा नमस्कार ताई,
ताई आवाज येतोय?
हो येतोय आवाज
हा तर ताई मी तुम्हाला आता एक रेसिपी सांगते
हा सांगा ना?
अस तर आपण हॉटेल सारखे झणझणीत आणि छोले आणि फुगलेले भटुरे बनवूयात तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागत ते मी तुम्हाला अगोदर सांगते छोले बनवण्यासाठी तर पहिले चणे लागतात अ चणे कांदा टोमॅटो आले लसूणची पेस्ट हिरवी मिरची छोले मसाला धणेपुड जिरेपूड लाल तिखट हळद कस्तुरी मेथी आणि आम चूर पावडर चहाची पावडर तेल मीठ आणि कोथिंबीर
चहाची पावडर पण लागते
ह
ह.. ह.. ह.. चुकीने बोलला अस ते ते तेच वाटले यांच चुकीने काही
हा तर मी ह्याचं तुम्हाला प्रमाण सांगते कसं घ्यायचं आहे ती चणे आहेत ना एक कप रात्रभर भिजलेले घ्यायचे आणि कांदा दोन मध्यम बारीक चिरलेला घ्यायचा आणि टोमॅटो घ्यायचे आणि प्युरी करून घ्यायची त्याची आले लसून पेस्ट आहे ना अ एक आणि अर्धा चमचा घ्यायचा
हा
हिरव्या दोन हिरव्या मिरच्या दोन तीन घ्यायच्या उभ्या चिरलेल्या
हा
अ छोले मसाला तो एक छोटा किंवा मोठा पॅकेट घेतल तरी चालेल अ.. धनेची पुड एक चमचा घ्यायची जिरेपुड एक चमचा आणि लाल तिखट पण एक चमचा
हा
अ हळद अर्धा चमचा आणि कस्तुरी मेथी एक चमचा आणि आमचूर आमचूर पावडर अर्धा चमचा तेल तेल तीन चमचे घ्यायचं मीठ कोथिंब म्हणजे मीठ चवीनुसार घ्यायचं आणि कोथिंबीर आपल्याला जेवढी हवी तेवढी सजावटीसाठी
हो
अ त्याच पहिले काय करायचं चणे आहेत ना ते भिजलेले चणे म्हणजे रात्रभर भिजू घातलेले चणे असतात ते कुकरमध्ये अ शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी मीठ. हळद आणि हा पाणी, मीठ आणि हळद टाकून पाच ते सहा शिट्ट्या घ्या अ पाच ते सहा शिट्ट्या अ होऊ द्यायच्या त्याच्यामध्ये अ जरा जास्त शिजवू शिजवाव लागतात.
हा हा
त्या फोडणीसाठी अ कडईत तेल गम गरम करायचं तीन चमचे बर त्याच्यामध्ये जिरे हिरवी मिरची आलं आल लंसुंची पेस्ट आणि कांदा जो आपण कापलेला आहे तो अ गुलाबी होईपर्यंत तो परतून घ्यायचा चांगला.
हा हा पेस्ट वगैरे नाही करायची का कांद्याची
अ जर पेस्ट करायची असेल तर ती टोमॅटो सोबत पण करू शकता आणि असं पण काही काहीण टाकतात ना
हा
ह ह मग त्याच्यामध्ये आता मसाल्यासाठी काय काय करायचं अ टोमॅटोची प प्युरी ती आहे केलेली ती अ ती तेल सुटपर्यंत शिजवाची
हम्म हम्म.
आणि आता त्याच्यामध्ये हळद तिखट अ धने आणि जिरे पूड आहे. ती टाकायची आणि छोले मसाला पण टाकायचा त्याच्यामध्ये
हो.
आणि ते दोन तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं
ह्म्म ह्म्म
आणि जे आपण आता शिजवलेले चणे आहेत ना
हा.
ते कुकर मधले ते पाण्यासहित तसच त्याच्यामध्ये टाकायचे
हम्म हम्म.
ब्लॅक आणि जर आणखीन जर पाणी जर पाहिजे असेल तर आणखीन गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी घालायचं ब्लँक
हा हा.
आ ते त्या त्याच्यामध्ये दहा ते दहा मिनिट मंद आचेवर शिजवायचं
हम्म हम्म
आणि मग शेवटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये कसुरी मेथी आमचुर चुर पावडर आणि कोथिंबीर भरून गॅस बंद करून ठेवायचा. ते दहा मिनिट शिजल्यानंतर आणि त्या त्याच्यानंतर आता आपण अ भटुरे कस बनवायचे ते बघूयात त्याच्यासाठी साहित्य साहित्य सांगते मी तुम्हाला अगोदर त्याच्यासाठी काय काय लागत. ल्या ना तर त्याच्यासाठी मैदा रवा दही साखर बेकिंग पावडर बे किंग सोडा तेल मीठ आणि कोमट पाणी
हा हा
गळं तळण्यासाठी तेल
तेल हा.
आणि ह्या साहित्याचं प्रमाण अ दोन कप मैदा घ्यायचा रवा आपण दोन टेबल स्पून घ्यायचात म्हणजे दोनच चमचे घ्यायचा.
हा रवा थोडाच टाकायचा हो
हा आणि दही अर्धा कप पण आंबट घ्यायचं.
हम्म हम्
आणि साखर एक चमचा घ्यायची बेकिंग पावडर बेक बकिंग सोडा अर्धा अर्धा चमचा घ्यायचा.
हा
आणि ते पीठ मळण्यासाठी तेल फक्त एक टेबल स्पून घ्यायचं. म्हणजे एक चमचा घ्यायचा आणि मीठ
हा त्याच्यात पिठात मळण्यासाठी का अच्छा हा
हा म्हणजे त्याच्या पिठामध्ये थोडं तेल टाकल्यावर हा पीठ मळण्यासाठी हा आणि कोमट पाणी घ्यायचं पीठ मळण्यासाठी ते
हा
तर त्याच्यामध्ये पहिले काय करायचं मैदा रवा मीठ साखर आणि बेकिंग पावडर सगळ एकत्र करून घ्यायच.
हा हा.
मैदा, रवा, मीठ आणि साखर आणि त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायची.
हम्म हम्.
आणि ते मिक्स करून घेतल्यावर त्याच्यामध्ये एक ते दही घ्यायचं. जे आपण घेतलेलं आहे. अर्धा वाटी असं अर्धा कप किंवा अर्धा वाटी आणि त्याच्यामध्ये जे तेल आपण तेलच मोहन करणार आहे ते पण करून त्याच्यामध्ये टाकायचं.
हम्म हम्म.
आणि कोमट पाण्यामध्ये म्हणजे हा बोला.
दह्यामध्ये टाकायच का ते तेल?
अ दही आणि तेल त्या पिठामध्ये सोबत टाकायचं. म्हणजे आधी दही आणि तेल असं टाकायचं. आणि मग ते न रम म्हणजे गरम पाण्यानी नरम होईपर्यंत पीठ मळायचं.
हम्म.
अ कोमट पाण्याने.
हो हो.
आणि परत मग पीठ म्हलं ना आपण त्याच्यावर तेल लावून कपड्या झा कुंन दोन ठेवायचं म्हणजे उबदार ठिकाणी ठेवायचं ते. आणि तेच आता तळण्यासाठी अ एक म्हणजे पिठाचे एकदम समान गोळे करायचे. आणि पुरीपेक्षा थोडस जाड लाटायचं म्हणजे आपण जेवढी पुरी लाटतो ना पण त्याच्या त्याच्यापेक्षा थोडस जाड लाटायचं.
हा.
आणि तेल आपण जे गरम करून घेतलेलं आहे तळण्यासाठी. त्याच्यामध्ये मध्यम आचेवर सोनेरी व फुगेपर्यंत तळायचं. सोनेरी होऊ द्यायच आणि फुगेपर्यंत तळायचं ते.
हो.
अं ताई तुम्ही करतात का कधी छोले भटुरे?
हा केले ना मी बरेचदा केले सोले बटुरे तुम्ही आता ते कांद्याच वगैरे सांगितलं तुम्ही कांदेे चिरून टाकता म्हणजे मी त्याची सगळी पेस्ट करून टाकते. ग्रेवी करते, आणि मग करते ती भाजी.
हा ते ग्रेवी पण करून करता येते आणि असे चिरून पण करता येते. आमच्या इथ हा आमच्या इ थ जास्त तर जनाला अशी चिरूनच आवडते ना. म्हणून मग आम्ही चिरूनच टाकते मी.
हम्म.
तुमची कशी होते मी जशी म्हणजे रेसिपी सांगितली.
तर माझी पण सेम तशीच आहे फक्त मी ग्रेवी करून टाकते एवढंच फरक आहे.
अच्छा अच्छा ठीक आहे.
अजून कसली माहिती आहे का तुम्हाला रेसिपी?
आणखीन सध्या तरी मी हे आणखीन माहितीय मला तस रेसिपी. वेगळ्या वेगळ्या रेसिपी माहिती आहे. न हे त्यासोबत आपण गाजरचा हलवा पण करू शकतो ना.
हो करू शकतो ना.
हा.
गाजरचा हलवा पण छान गोड पदार्थ होऊन जातो एक.
हा.
मग तुम्ही गाजर पहिल किसून घेता की डायरेक्ट तुकडे करून शिजवून घेता.
नाही आधी गाजर किसून घेतो आम्ही. शिजवून घेतल्यावर त्याची सगळी टेस्ट जी आहे ती एवढी नाही लागत.
हा बरोबर.
आणि ती किसायला म्हणजे किसायला त्याचा त्रास जो झाला तरी ते तसच छान लागतं म्हणून ते आम्ही किसून घेतोय अगोदर.
मी पण किसूनच करते. काही काही जन असे तुकडे करून ते शिजवून घेता पहिले मग ते असे मॅश करून घेता तसही करतात ना काही काही.
हा काही, काही जन करतात आता, आता मध्ये खूप ट्रेंड आला होता तसा करण्याचा.
हो झटपट होतो बा कुकर मध्ये शिजवून घेता पहिले मग ते पटकन होतं बा असं पण सारखाच वेळ लागतो काही फरक पडत एवढं फक्त किसण्याचे आपल्याला कष्ट घ्यावे लागतात थोडेसे.
हा ते ह्याच्यामध्ये ते शिजून घेताना घ्यावे लागत नाहीत.
हम.
आणखीन ते तुम्हाला कोणत्या कोणत्या येतात रेसिपी आणखीन
अ मला येतं ना भरपूर मला कैरीच लोणच येतं. परत बाजरीची खिचडी अस बरेच पदार्थ येत मला लाडू येता याचे मुगाचे, ये मुगाचे याचे, नाचणीचे लाडू येता ता रव्याचे लाडू येता. बर्फी ये ते भरपूर पदार्थ येता मला पण. शंकरपाळे येता
दिवाळीला तुम्ही फराळ बनवत असताल मग जास्त.
हो बनवते ना मी फराळ सगळ घरीच बनवते.
हा.
चालेल ताई मी करते तुम्हाला आता.
हो चालेल.